हॅलो.
नमसशकार आई कसा आहात तुम्ही?
अ नमसशकार मी छान आहे. तुम्ही कशा आहात?
मी पण बरी आहे. आजकाल आरोग्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते.
अगदी बरोबर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, अस म्हटलं जात.
हो पैसा घर, गाडी सगल असल तरी आरोग्य चांगलं नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही.
हर आहे निरोगी शरीर असेल, तरच जीवनाचा आनंद घेता येतो.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक स्व स्वतःच्या आरोग्याकठे दुर्लक्ष करतात.
हो ना कामाच्या व्यापार मुले योग्य आहार, व्यापार आणि विश्रांती याकडे लक्ष राहत नाही.
आरोग्य चांगलं अ ठेवण्यासाठी सर्वात महनचाज काय आहे असं तुम्हाला वाटत?
माझ्या मते संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे.
हो बरोबर ताई. आपल्याच्या जीव अ जीवनात, भाज्या फल अ फल कटधान्य आणि दूध यांचा समावेश असायला हवा.
हो ना जंक फूड आणि जास्त तेलकट पदार्थ कमी खायला ह्यावेत.
आजकाल मुलांना पिझ्झा बर्गर आणि कोल्ड्रिंक जास्त आवडतात.
हो ना पण ते रोज खाल्याले आरोग्य वाटत अ वाईट परिणाम होत शकतो.
म्हणुंच घे घरच ताज अन्न सर्वांत चांगले.
अं आहार बरोबरच व्यायामही अं तितकच महत्त्वाचे आहे.
हो हो मी दररोज सकाली चालयता जाते.
छान मी योगासन एक करते
खूप छान, जाए ह अ योगामुले शरीर लवचित राहत ना आणि मन पण सा शांत राहत.
अगदी बरोबर प्राणायाम केल्याने आणि श्वास्त्रिय सुधरते. दिवस वातून दिवसातून किमान ती तीस मिनिटे व्यायाम कलाय हवा.
हो त्यामुले शरीर तंदुरस्त राहात आणि अनेक आज्यारा पासून बचाव होतो. तुम्ही दिवसातून कि ती पाणी पिता.
ह साधारण ते दह ग्लास पिता
खूप छानताई ह अ पाणी शरीरसाठी अत्यंत आवश्यक आहे.
हो ना शरीरातील घणा बाहेर टाकण्यासाठी पाणी मदत करत.
अन्याला तर अधिक पाणी अ पायला हवं आणि ताक, अ लिंबू पाणी नारियल पाणी यांचाही उपयोग होतो.
बरोबर आहे. आणि शरीर य आरोग्य साबित मानसिक आरोग्य आरोग्य ही महत्त्वाच आहे.
हो हो. आजकाल तो ताणाव तणाव खूप वाढला आहे, अ काम घर मुल्यांच्या शिक्षण अशा अनेक गोष्टींचा ताण असतो.
म्हणून मन शांत ठेवत आवश्यक आहे, ध्यान योग्य आणि सकारात्मक विचार यामुले फायदो होतो.
होत आहे, आनंदी राहण हे ती चांगल्या आरोग्यांचा गम आहे. झोपलेबद्दल तुमच्या काय मत आहे?
पुरेशी झोप आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
काही लोकं रात्री व उशिरापर्यंत मोबाईल वापरता, त्यामुले झोप पूर्ण होत नाही आणि थकवा जाण जाणवतो.
हो ना दोन व्यक्ती ती सात ते आठ तास झोप घाल्या हवी.
हो चांगली झोप घेतल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजेवाने राहत.
बरोबर आहे आणि आजकाल नियमित आरोग्य तपासणी करेणे गरजेचे आहे.
बरोब अगदी बरोबर ताई. अ आजार लवकर लोटखेल लोटखले गले तर उपचारही सोपे होत. विशेषत रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविक तपासणी करायला हवी
हो ना प्रतिबंध हा उपचारे उपचारेपेक्षा नेह नेहमीत चांगला असतो.
मी काय बघतो ताई मला वाटत ना की सकारात्मक विचारांच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो
नक्कीच आनंदी आणि आ आनंदी आणि आशावादी माणूस जास्त निरोगी राहतो
राग मत्सर आणि चिंता यामुळे मन अस्वस्थ होतो म्हणूंच्या प्रत प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांने करायला हवे
त खर ह अं कुटुंबस वेल घाल घालवल्यानेही मन प्रसन्न आहत आणि मित्र मैतिशी संवाद केल्या ते ताण कमी होतो
हां आज्याच्या चर्चेत तू एक गोष्ट स्पष्ट झाली
हा हो
चांगलं आरोग्य विठ्ठलवाण स सा संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार आवश्यक आहेत
हो खर्च आहे
आरोग्याची काळजी घेण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे
बरोबर आहे आरोग्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे धन आहे पैसा संपत्ती शिक्षण आणि यश यांना महत्त्व आणि पण चांगले आरोग्य नसल्या तर या सर्व गोष्टीचा आनंद घेता येत नाही म्हणूनच्या प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक आहे
हो निरोगी शरीर आणि आनंदीमन असेल तर जीवन सुंदर बनते
बरोबर आहे निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि स्वच्छता यांना विशेष महत्त्व आहे ताज्या भाज्या फले दूध डाळी आणि पौष्टिक अन्न खाल्यालाने शरीराला आवश्यक पोषण मिळते तसेच जंक फूड आणि जास्त तेलकट पदार्थ टाळणे गरजे आहे
अगदी बरोबर आरोग्याची काळजी घेणं ही प्रत्येकची जबाबदारी आहे
बरोबर रोज किमान तीस मिनट चालणे योग करणे अ किंवा व्यायाम करणे शरीरसाठी लाभदायक ठरते यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारापासून संरक्षण मिळते मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे सकारात्मक विचार आनंदी राहणे कुटुंबासोत बल घालवणे आणि तणाव कमी ठेवले या मुले मन निरोगी राहते
हा होत आहे सकारात्मक वीराच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो नक्कीच आनंदी आणि आशावादी माणूस जास्त निरोगी राहतो
बरोबर आहे आरोग्यासाठी म्हणजे आपल्या चांगल्या सवि योग्य आहार नियमित व्यायाम स्वच्छता आणि सकारात्मक विचार हेच आपल्या आरोग्याची खरी साथीदार आहे
बरोबर आहे ताई आज तुमच्या हो आई
पाणी हे जीवनाचे आधार आहे शरीरातील अनेक क्रिया योग्य प्रकारे चालवण्यासाठी पुरेसेन पाणी आवश्यक आहे दररोज आठ ते दस ग्लास पाणी पिण्या ची सवल ला लावणी पाहिजे यामुळे शरीरातील विशाली घटक बाहेर पडतात आणि शरीर तरेताजा राहतय
होत आहे अगदी बरोबर
अं अ मित्रांनो जीवनात पैसा शिक्षण आणि यश महत्त्वाचे आणि अं पण त्या सर्वाच्या पाया म्हणजे अ चांगले आरोग्य म्हणून आपण सर्वाची अ आपल्या आरोग्यासाठी काळजी घेल्याचा संकल्प केला पाहिजे हो हो अ चला आजपासून आपण सर्वच निरोगी जीवनशैली स्वीकारून या आणि स्वतः सोबत आपल्या कुटुंबालाही आरोग्याचे महत्त्व समजावून सांगून द ठीक आहे
होत आहे आज तुमच्याशी बोलून खूप छान वाटला
चला चला
नम धन नमस्कारतााई
नमस्कार निरोगी राहा आणि आनंदी राहा
होत आहे
नमस्कार
नमस्कार